बोल की काय नाही बसलोय पण हा
काय नाही जेवल बघ आता आता बसलेलो हेस बघत
बॅकग्राउंडचा आवाज येतोय.
हा हा बोल
हॅलो
हा बोल की
काय करतेस. कशी आहेस.
मस्त झालय म्हणायला
अच्छा काय चाललंय आजुन
काय नाही. जेवलो तू. हम्म आमटी भाजी भाकरी.
अच्छा.
कशाची आमटी बनवलेलीस.
डळ मसूर डळ.
मी आज बनवलेले भरली भेंडी.
बर कशी काय. आज कर हम्म येते की मला पण.
कशी बनवायची माहिती आहे का. तुला येतंय म्हणल्यावर माहिती असणारच.
हम
तुला घारगे बनवायला येतात का घारगे.
नाही हा.
म्हणजे तुला घारगे हे ऐकून माहिती नसेल त्याला आपल्या इकडे गऱ्या बोलतात. पण त्याला शुद्ध मराठीमध्ये घारघे बोलतात.
होय काय बरं आणि.
आणि काय नाही.
कंटाळा आलाय बाई.
झाला अभ्यास.
नाही झालेला.
का
चांगल चांगलय उद्या पेपर पण फोनवर पेपरवरि पण मी फोनवर बोलतच होते तुम्ही मला फोन मधल काहीही
फोन मधलं नाही यश आणि शिवानीच्या लाईफमधलं काहीही विचारू शकता सगळ.
हम्म बरं बरं ठीक आहे. आपण तिथे. हम ह.
ब्लॉग्स.
बरं हम् मग कसं चाललंय आणि.
काय नाही काय चालतय.
हा ना चालेूच पळतय.
काहीही चालत नाही. सगळे जेऊन लठ्ठ होऊन झोपलेत त्यामुळे काय चालायला उरलेलं नाही.
मग काय केलं आज दिवसभर.
काही नाही अभ्यास करत बसलेले थोडं फ्रेंड ऍप वर बोलले.
हम् हम काय बोलत होतीस कोणाशी बोलत होते एवढं.
ते फ्रेंड ऍप व एक आहे त्याच्यावर बोलत होते.
हम्म.
हम्म.
काय काय म्हणत होतीस.
काय नाही, ते सांगत होते फार्मारच्या रिलेटेड. फार्मा मधे, कोडिंग मध्ये, किती फायदा आहे? कोडिंग आपण पर्सनली केलं पाहिजे, की कंपनी मधून होतय असं वगैरेऽ मग ते सांगत होते, की तुम्ही इकड, तिकड पैसे खर्च करतऽ बसू नका, डायरेक्ट फ्रेशर म्हणून जॉईन वाऽ प्रेसर म्हणून जॉईन झाल्यानंतरऽ तुमच्याकडून कंपनी स्वतः करून घेईल कोडिंग. आपण फक्त प्रत्येक गोष्टीमध्ये इंटरेस्ट दाखवायचा. कंपनी वाले खूप सपोर्ट करतात आपल्याला,,, असं सांगत होते. त्यांनी तर, बी फार्म पण केलेलं नाही आहेे. अकरावी, दहावी ला कमी मार्क होते. अकरावी, बारावीला सायन्स साईडला ऍडमिशन भेटले नाही,, म्हणून कॉमर्सऽ ऍडमिशन घेतलं कॉमर्स मधन पण अकरावी दुसऱ्या गावात गेली आणि बारावीला स्वतःच्या गावे आले मग बारावीला पण मार्क कमी मग मॅनेजमेंट मध बीसीए ला ऍडमिशन घेतलं मग बीसी ए केलं तीन वर्ष एमसी ए करणार होते पणऽ तेव्हा एम, सी, एक, ची आणि बी, सी, ए, ची जरा कंडिशन वेगळी होती. त्यामुळे त्यांनी एमसीएचा डिसिजन कॅन्सल केला,, आणि बीसीए कप्लीट केलं. मग त्यांचा एक फ्रेंड होता,, तो काय बोलला त्यांना, कुठं उगच घरी बसतोयसऽऽ चल ना काहीतरी काम करू, तेवढेच भेटतील सात, आठ हजार.
हम्म,
मग असं करून, त्यांच्या मित्रांनी त्याला घेऊन, म्हणजे तो मित्र त्यांना घेऊन गेला. कि, चल असू दे, सात आठ हजारऽ तर होतील तेवढ्या आपल्यासाठी,, अस,, मग ते गेले त्यांच्या मऽ मित्रांनी जॉन केलं नाही, पण त्यांनीऽ जॉईन केल, त्यांनी सुरुवातीला सहा हजार पगारावर काम केलयऽ त्याच्यानंतर त्यांनी दोन तीन वर्ष सहा हजार पेमेंट वरच काम केलं.
हां,
त्याच्यानंतर त्यांना कंपनीकडून हे भेटलं. कि त्यांनी सांगितलेलं की तुम्हाला कोणाला इंटरेस्ट असेलऽ तर कोडिंगचे क्लासेस चालू होणार आहेत, आणि तुम्ही जॉईन करा. मगऽ मंडे म्हणजे, सोमवार पासून शनिवारपर्यंत. सोमवार पासून शुक्रवार पर्यंत जॉब करायचे,, शनिवारऽ कोडींगचे क्लासेस अटेंड करायचेऽ एक्झाम दिली, कोडिंग सर्टिफिकेट भेटल्या नंतर कंपनी स्विच केली. म्हणजे त्यांनी कंपनी बदलली, आणि त्यांना डायरेक्टऽ सहा वरून, चाळीस हजाराची नोकरी भेटली.
आई शप्पथ!
ह आणि चाळीस वरून आता त्यांना एक्सपिरियन्स आहे आठ वर्षांचा,, तर त्या आठ वर्षांच्या एक्सऽ त्याना आता चौदा लाखांचं पॅकेज आह, म्हनजे त्यांना पेमेंट ऽ पण ते एक लाख पंधरा हजार बाय हँड.
आई शप्पथ!
आहे की नाही स्ट्रगल,, तर मानुस सांगत होता, मीऽ अक्षरशः, आमच्या गल्लीतन आईस्क्रीम सुद्धा विकलेत. एवढी कंडिशन खराब होती. स्वतः आम्ही आठवडे बाजारात ना पैसे कमवायचो,, म्हणजे आमचं अर्धा एकर शेत त ऽ तर त्या शेतात जे काय पिकत ते घ्यायचो आठवड्यात विकायचो आणि जे काय पैसे येतील ते घर चालवायला वापरायचं मग मम्मी सोबत भाजीपाला विकायला सुद्धा मी बाजारात बसलोय
नाही आईशप्पथ कुठून कळेल
असं त मालाच सांगत होता आणि अशी वेळ आलेली
साध नििकत नव्हत म्हणून मी आईस्क्रीम विकून अे वेळ आलेले की जेव्हा दादा आणि पप्पा दोघं पण कमवू शकत नव्हते अशा वेळेला त्यांनी आईस्क्रीम विकून आणि ते पान खाऊची पान हे अस विकून त्यांचा घर घराचा खर्च भागवला
एवढं सगळं केलंय
इयत्ता आठवी ते दहावी पर्यंत त्यांनी हे केलेय.
आई शप्पथ! खूपच केलय ग. त्या माना्याने खूप स्ट्रगल झालेय.
हा खूप स्ट्रगल झाला म्हणून त्यांना आता एक लाख पंधरा हजार अस जॉब भेटलाय
बर आणि काय मग
ते नाही
मग काय आणि
मग ते सांगत होते कि मला आता ते त्यांनी स्वतःच त्या एक लाख पंधरा हजार मधन केवढी प्रगती केली म्ह अर्धा एकर शेत होत फक्त चार एकर शेतात ते चालूच आहे त्याने आता स्वतः टू बीएच के फ्लॅट घेतलाय पुण्यामध्ये त्याच्यानंतर गावात बंगला बांध तात एक फोर व्हीलर घेतले हंटर बाईक घेतल्या एक स्कूटी घेतल्या
बरं आणि काय घेतलंय मग
आणि आता ते तिथं जिथे राहतात म्हणजे मुंबईमध्ये जॉबला मग ते जॉब करून त्यांनी स्वतः सगळं त्या फ्लॅट मध्ये येते डबल डेकरचा फ्रीज त्याच्यानंतर एसी कुलर कबड जवळपास सगळा संसारच थाटलाय असं ते सांगत होते
खूपच ख कष्ट केल्यात की मग काय विचार केला तुम्ही फ्रेंड ऍप वरती
अरे तेच तर ते सांगत होते मला आधी एक हजार कमवण अवघड वाटत होतं आणि आता माझ्या घरात चौदा हजार बिल आले तरी मला काही वाटत नाहीये
त्याला म्हणायच आम्ही स आम्ही जे शिकत ना आम्हाला तेवढेच भेटणार आहेत
हा मी तेच बोलल तर ते काय बोललोय सा माहितेय का की तुम्हाला असं वाटतय का की नाही भेटणार भरपूर स्कोप आहे बोले मी हेल्थ केअर मध्ये आहे मा मु माझं शिक्षण पण नाहीय ते म्हणजे मी मेडिकल फीलड मध्ये एक वर्ष पण श नाही सायन्सचा माझा काहीही संबंध नव्हता तरी मी आता एक लाख पंधरा हजार कमावतोय आणि तुम्ही तर शिकलाय मेडिकल कुठेय
म अ.. हम्म. काहीही डिग्री नसताना एवढा पगार असणे. हा हा बस.
ए, आय, ची डग्री आणि मेडिकल फीलल्डमधून पैसे कमवतात. तो माणुस बोलतो की मला आठ वर्षांचा एक्सपिरियन्स आता चालू वर्ष नवव पेमेंट एक लाख पंधरा हजार मी आता एक जरी कंपनी स्विच केली हैदराबादला गेलो तर मला जवळपास वीस लाखांचं पॅकेज भेटू शकत.
आ शकत त्या म्हणून नाही आणि मला पण
पण तो म्हणजे ते बोलले की त्यांचा लँग्वेजचा प्रॉब्लेम येणार म्हणून हो त्यांनी नाय केलेला आणि एवढ्याला जायचं पण नाही आहे त्यांना फॅमिलीची थोडी जबाबदारी असल्यामुळे त्यांच्या घराच काम चालू आहे ना पुण्यात आता.
पुण्याच्या का?
हम्म.
हम्म म.
बारामती साईडच्या आहेत कुठ तरी.
हा हा.
सांगताना पुणे सांगतात.
हम्म
समजत नाही ना पटकन म्हणून
ह
तेच तर गल बघ आता त्यांच्याकडे सगळं आहे काय नाही असं नाही. सगळ्या आहे परफेक्ट परफेक्ट बँक बॅलन्स आहे, घर आहे, बंगला आहे, गाडी आहे, बाईक आहे, हंटर आहे त्यांच्याकड
ति सधरा
तर अ ते आता स्वतः गावात घर बांधतात स्वतःच.
हम्म.
स्कुटी आहे जे रेग्युलरला युज करतात.
हा.
हा बाकी काय बोलतेस अजून? हा. ठीक आहे, ठीक आहे चल मी नंतर करते तुला कॉल बाय, बाय.
बाय, बाय.